आवाज येतोय तुम्हाला?
लं, आवाज येतय?
हा येतोय मला, हा हॅलो तुम्हाला आवाज येतोय का माझा?
हां येतोयना.
हां हां हां ओके, हां. काय नाही बसले होते, काय नाही म्हट लं बसली होते, हो आता सायंपाकला ला काय बोल?
हाय, मुंबईची हाल हवा सांगा.
मुंबईची काय नही आता सध्या चालू ये, आता कालपासून सुरू झालाय पाऊस. थोडासा, हा काल थोडासा बारीकचा पडला, आता थोडा बारीकसा पडला, आता कंटिन्यू झाला पाहिजेल. पाणी पाहिजेल ना, आपल्याला आता?
ह आता कंटिन्यू पाहिजे पाऊस पावसाची गरज ये आता.
पाण्याची पण गरज ये, पाऊस पडला तरच पाणी मिळल. आज मी तुम्हाला सांगते, मी एग बिर्याणी ना खूप छान बनवते त्याच मी तुम्हाला रेसिपी सांगते, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, हा गा स्टार्टिंगला ना आपण अंडा बॉईल करून घ्यायचे. आपल्या जितक्या पाहिजेल, तीन चार पाच किती? ते, ते घ्यायचे आणि काय काय ना बटाटे पण टाकतात, तर मग एक छोटासा बटाटा पण घ्यायचा, मग ते बॉईल केल्यावर थोडस तेलामध्ये थोडस हळद, अ मीठ आणि लाल तिखट टाकून, ते बॉइल केलेले अंडा आणि बटाटा ते फ्राय करून घ्यायचं, थोडस ते तेलामध्ये. फ्राय करून साईडला ठेवून द्यायचं. आणि मग आपण मग आता मग, हे फोडणी देताना त्याच्यामध्ये काय काय टाकायचं? पहिल्यांदा आपण तेल टाकायचं, अ तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये खडे मसाले टाकायचे, थोडस काळे मिरी, दालचिनी लवंग, तेजपत्ता हे खडे मसाले थोडे थोडे्य अशे टाकायचे, आपल्या प्रमाणानुसार आणि ते टाकल्यानंतर एक एक कांदा कापून टाकायचा. बारीक चिरून, मग तो थोडासा परतला कि म त्याच्यामध्ये टोमॅटोचे काप टाकायचे, टोमॅटो जास्त नाही परतायचे, ते थोडेसेच परतायचे. आणि मग ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकायच. आणि दही टाकल की, त्याचबरोबर लगेच पावडर मसाले टाकायचे. थोडस बिर्याणी मसाला टाकायचा, थोडस लाल तिखट टाकायच. धणे पावडर आणि थोडासा गरम मसाला. हे पावडर मसाले त्याच्यामध्ये टाकायचे आणि मग मिक्स करायच. ते दह्यला थोडस तेल सुटतय तोपर्यंत ते अस मस्तपैकी परतायच आणि मग त्याला तेल सुटल कि मग त्याच्यामध्ये मग तांदूळ टाकायचे. आणि मग तांदूळ टाकल्यानंतर तांदूळला पण थोडस दोन मिनिट अस परतायच. ते परतल की त्याच्यामध्ये मग आपण पाणी टाकायच आपण जेवढ पाणी तांदूळ घेतल आहे त्याच्यानुसार त्याला किती पाणी लागणार आहे तेवढ पाणी टाकायच. मग अंडा आणि ते बटाटे बॉईल केलेले आहेत ना ते टाकायचे. आणि मग त्याच्यावरन थोडस त्याच्यावर अ पुदिन्याची पाणी टाकायची थोडीशी आणि मग कोथंबिरीची थोडीशी पान टाकायची. आणि कांदा. एक कांदा असा फ्राय करून घ्यायचा तो अस- करपवत नाही का? काय बोलतात त्याला? हा क्रिस्पी क्रिस्पी कांदा तोवाला थोडासा अस वरण टाकायचा आणि मीठ वगैरे टाका त्याच्या चव नुसार आणि मग तीन सीट्या करायच्या तीन सीट्यामध्ये गॅस बंद करायचा आणि मग त्याची पूर्ण वाफ निघून गेली ना, मग घ्यायच खायला खूप सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतो. हा मला तर आवडतो. बाहेरच्या बिर्याणीपेक्षा हा बिर्याणी खूप चिकनची माझी एवढी छान नाही बनत. पण अंड्याची छान बनते. तुम्हाला येते का? चिकनची, तुम्ही कशी बनवता?
आम्ही ब बिर्याणी बनवलीच नाही अजून. तर मी काही सांगू म नसतो विचारते नाही. नाही. बिर्याणी बनवलीच नाही लगेच बाहेर खाल्ली पण घरी अस बनवता नाही येत तस परफेक्ट नाही का?
अच्छा कधी ट्राय नाही केल. अस घरी आहे ना, हो माझ पण सेम आहे. मी दुसरी कुठलीच बिर्याणी बनवली नाहीये फक्त अंड्याची. अंड्याचीच बनली ती युट्यूब वर मी बघितल म्हटल एकदा म्हटल आता काहीतरी राईस मध्ये तोस तोच डाळ भात हे ते खाऊन खाऊन वैताग आला म्हटल आता जरा काहीतरी वेगळ बनवू आंडायच. त्याच्यामुळे खूप सारे मीना युट्यूब वर रेसिपी सर्च केल्या तर, एकाच रेस मधून नाही कळत आपण खूप सऱ्या रेसिपी बघायच्या त्यातन थोड थोड घ्याय च. मग आपल्याला आपल्याला थोडस कळत. कुठली चांगली आणि कशा मध्ये काय टाकायच त्याच्या अंदाजानुसार एखादी एक निवडायची आणि करायची मी युट्यूब वर बघूनच शिकले. आणि मग तसे केले आणि छान झाले.
हा काय?
हो अस झाल आणि चिकन ची पण मी ट्राय केली ती पण चिकनची का एवढी जमली नाही ती मला एव नाही, बाड्यांची छान जमते.
हां ना?
हो, असंय.
तेवढीच चिकन बनवावं लागेल पूर्ण हे ना, भाजी त्याची चिकनची?
त्याची का एवढी का आयडिया नाही, मी ती कधी बनवली नाही, ते दम बिर्याणी बोलते- ते त्याची तर लय मोठी प्रोसेस असते, दम बिर्याणी असते बघा?
हा ना, त्याची ते लेयर हे करा, हे करा, ते करा?
हा, त्याची तर खूप मोठी-
मी कधी अ ब बनवलीच नाही, म्हणजे ते माझ्या डोक्यात बी नाही येत. कधी बनवाव म्हण-
ते, ते बघूनच असं वाटत की, कसं बनवू? त्याची एवढी झंझट असते.
हो ना.
कापला तर पूर्ण खराब होणार, त्यांच्यामुळे मग ती बनवाय- ची, ती डेअरिंग केलीच नाही, लग्नाआधी एकदा मी केली होती. माझे माझ्या आता मी जिकडं राहायची नाही लग्ना आधी माझ्या घरी, तर आजूबाजूला माझ्या- काकाचे, मामाचे घर आजूबाजूलाच हो- ते ना, त्यांची कशी पोरंबिरं होती सोबत. मामाचे पोर ब- मुली, मुलं मुली, आ काकीची मुलं मुली, आम्ही कसं एकाच वयाची हो ना, माग- पुढं एक, दोन वर्षाने लहान मोठं, मग कसं एकत्र- यायचो, मग त्यावेेळेस मग मला- बोलले होते, बणव, बणव आम्ही तुला मदत करू, करू मला- त्यांनी बकरा बनवल्याला बोलत्यात करा कर- सोनी ताई तूच कर, कर म्हटलं ठीक- मग केली होती, पण छान झाली होती, पण नंतर डेरिंग नाही केली म्हटलं खूप- त्याचा कुटाना असतो म्हटलं, नाही बाबा एकटीला नाही जमत, कोण नंतर हेल्पला असलं तरच- करू म्हटले, एकटिला आपल्याला जमत नाही.
हा ना, तेवढं सारं कोण बनवत बस- णार आणि थोडसंं हेल्प साठी राहिलं तर, आपण हे कर, ते कर, कांदा काप, हे- कर, अन दे फोडणी. हा ना. एक जण भाजी बनवते, ती इकडे इकडे भात मांडत ते ना भात बनवावं लागतं ना पहिले.
हो पहिलाच भात साईडला- बनवायचा नाही, बनवून साइडला काय करत्यात तो पण पूर्ण नाही शिजवायचा ऐंशी टक्के- टक्के शिजवायचं आहे, आता ते कसं कळणार? ऐंशी टक्के किती आणि शंभर टक्के किती?
नक्की किती शि-
त्यांच्यामुळे माझं डोकं आउट होऊन जातं.
हा ना, ते पण आहे खरंच हो.
हा, मग मी ते इझी इझी रेसिपी असते, ‌तेच बनवते असते. हार्ड - ती करत नाही, मग जेव्हा मग आम्ही घरी माहेरी एकत्र- जातो ना, आपल्या सगळ्या बहिणी, बहिणी येतात मग त्यावेळेस मग घरी बनवतात सगळे. त्यावेेळेस काही नाही वाटतं, पण असं एकटीला म्हटलं तर नाही जमंत बाबा.
एकटीला नाही होत, तेवढे बोद सारं ते करा लागते मग काय. खाणं इन मिन तिन तेवढं पसारा भांडी बिरज
पण तेवढाच होतो त्याचा.
भांडे जमा करा खाणे इनमीन तीन म्हणूनच मला ते बाहेर जाऊन खाल्लं परवडते पण ते घरी पसारा नको वाटतं.
हो तेच ना हो तसचं होतंय.
त्यात संडे भेटते आपल्याला आराम कराला तो बी संडे कसा जाते काही कळतं समजत नाही. संपली पहिले कंपनी जात होते तर नाही का?
हो. हा हा.
नवता कड अ त्यामुळे मी तेवढी रिस्क घेतचं नाही बनाय जीजी बर्ड्स आपल्या सोप्या सोप्या कधी पण कधी भजी. अ वडापाव ब्रेड ब्रेड पकोडा वगैरे बनवते असशीे.
हम्म!
पण ते नॉनव्हेज नॉनव्हेज जमत नाही मला तेवढं.
हम्म, नॉनव्हेजच नाही जमत ते कोणालाच. त्याला जमत ते तो प्रॉप- प्रॉपर बनवतात. ता माझी काकी आणि अंकल ते ना छान बनवतात. हो दम बिर्याणी.
कंटिन्यू बनवत रायतेत. न ग त्यांना एक्सपिरियन्स आहे तेवढा आपल्याला थोडी नाही हा.
हो आणि ते ते कस त्यांनल हा त्याच्यामुळ आपल्याला काही जमतच नाही.
हा किती लोक आहेत? साठी किती टाकायचं का करायचं काय ते माहित नाही ना काही नाही. हॅलो! आवाज येतयं?
हो येतोय ना आवाज हा मला येतोय आवाज तुमचा.
हा मा- मला लटकत लटकत येतोय की नाही. काय म्हणते अजून हा येते आता. आता काय बनवणार तुम्ही संध्याकाळी स्वयंपाक?
आता अजून काय ठरवलं नाही मी परवाच केली होती एक बिर्याणी आता बघून. थोड्या वेळने डिसाईड करल तुम्ही काय बनवणार तुमचं पण बाकी असेल ना आता स्वयंपाक.
हा मग काय, मार्केट मधून आले भाजीपाला वगैरे ठेवला मला आता फोन करून घेते मग स्वयंपाकातन जेव्हा मग वेळच नाही भेटत. म्हणून मी मग फोन केला. हा.
हो एकदा काम कामामध्ये घुसलं तर मग,
मग ते पूर्ण काम झाल्याशिवाय मग नको वाटतं मग ते राहिलं राहूनच जातं.
हो बरोबर! ते राहूनच जात सगळी कामं करून मग काम करायला बसलं तर काही नाही वाटत.
हा म्हणजे काही नाही वाटत. आणि मग ते पसारा घरी येन मग बहुत चिडचिड होते.
हो.
हा ना म्हणून म्हणलं का पहिले हे करून घ्यावा बग स्वयंपाकच करायचं राहत नाही का!
हो बरबर!
हम्, म्हणून मी म्हणलं, अजून काय म्हणते? इकडे आलंय की नाही पुण्याला? पुण्याला आलंय की नाही इकडे?
पुण्याला हो पु पुण्याला हे अ माझे नातेवाईक पण राहतात ना.
हा का?
म हा मामा वगैरे सगळे, म येेती ना.
हा का? हा हा बोला ना, आवाज येत हा हा.
काही ना मग म्हटलं, झालं मग. हे तुमच्याशी बोलून छान वाटलं, करल परत नंतर तुम्हाला फोन.
हा ठीक.
हा हा ठीक ये, ठेवते, बाय.